हॅलो.
येतोय आवाज? हॅलो. हॅलो. हॅलो.
हॅलो.
हा येतोय ना आवाज?
हॅलो.
हा. तेच मी म्हटलं. बोलू ना मी?
हा बोला ना.
हा काय झाली उन्हाळी कामं तुमची?
हा चालू आहेत. आता मग हो नाही ते सर्व झालंय रेडी आता त्या म्हणजे पावसाची वाट बघतोय बस.
हा बरोबर आहे.
आमच्याकडे जास्तीत जास्त तांदळाचे पापड, उडदाचे पापड, तांदळा ची कुरडई, नाचणीचे पापड लोणचे त्याच्यानंतर कोकम सरबत, कोकम आगळ या गोष्टी जास्तीत जास्त प्रमाणात हा सुकी मच्छी
बर आमच्याकडे पण तुमच्याकडे अंगण वगैरे अस साठी आमच्याकडे तर आता कस फ्लॅट असल्यामुळे ना हे पदार्थ वाळवायला कुठे जागाच नाही एक तर टेरेस पण तिथे पण एवढे मजले चढ जा हा पण प्रश्न येतो आणि पूर्वी कस आपण शेजारच्याचे करायला जायचो वाड संस्कृती हो मग ते पण आपले करायला यायचे असं होत आता तसं काही नाहीय ना आता शेजार धर्म म्हणजे तर समोर कोण राहतं खाली कोण राहतं हे
ते पण नाही माहीत पडत तस आमच्या भागामध्ये अजून तेवढं हे नाहीये म्हणजे मी पण बिल्डिंगमध्येच राहते पण आजूबाजूचे सगळे आमच्याच एरियातले असल्यामुळे कस आहे एकमेकांकडे जाणं येणं किंवा ह्या सर्व गोष्टी ज्या हा ज्या अंगणामध्ये केल्या जायच्या त्या आम्ही इथे टेरेस वर सुद्धा आनंदाने म्हणजे सगळ्या वस्तू तयार करतो हा म्हणजे पापड कुरडई वगैरे जे काय असेल ते बिल्डिंगमध्ये राहून सुद्धा आम्ही एकत्र येऊन कारण सर्व जे आहे ते बऱ्यापैकी इथलेच लोक आहेत आणि जे बाहेरचे आहेत ते पण असे छान आहेत म्हणजे आमच्यामध्ये सामावले गेलेले आहेत त्याच्यामुळे असं वेग ळ असं काही वाटत नाही आम्हाला की ण तसं आमच्याकडे पण नाहीच आहे इथे पण आम्ही टेरेस वर सर्व मिळून छानपैकी करत तो या गोष्टी
पण आमच्याकडे कसं होतं सांगू का तुम्हाला पुनामुंबईमध्ये आहे ना नोकरी धंद्यासाठी येणारी लोक लोक भरपूर आहेत प्रत्येक प्रांतातली लोक त्याच्यामुळे कस होत कोणाशी ओळख काढायची कोणाशी नाही काढायची कोण तसं म्हणजे ते म्हणतात ना बारा गावची बारा लोक बारा त्यांच्या संस्कृत्या एक तस आहे दुसरी दुसरा फॅक्टर असा की वर्किंग आहेच काही काही कपल्स वर्किंग असत
बरोबर त्यामुळे त्यांच्याशी सं संवाद असं राहतच नाही किंवा काय
काहींची मुले ही शिकायला बाहेर असतात मग त्यांची आईवडिलांना ताकीद असतात की तुम्ही जास्त ओळखी काढू नका आता ऑनलाईनचा जमाना आहे तुम्हाला कुणीही फसवेल त्याच्यामुळे तेही घाबरतात बोलायला करायला
फसवणुकी तरी इतकं प्रमाण वाढलंय सगळीकडे कि अच्छा फार मोठा प्रश्न पडतो
आणि कसं होतं फ्लॅट सिस्टीम मध्ये बाजूला कोण आलाय कोण नाही याच कोणा आला म्हणजे एक वेळ बघत पण नाही कोणाला इंटरफेअर केलेला आवडत देखील नाही आणि समजा जरी बघित तरी आपल्याला माहत नसतं ना तो पाहुणा आहे ओळखीचा आहे अनोळखी आहे